कशी आहे गं?
मी बरी आहे गं, तू कशी आहे?
चांगली आहे गं, मी पण बरी आहे.
अच्छा.
हम्म, काय म्हणते? आ काय म्हणाली?
हे दवाईचा आहे ना. जात बॅग भरुन कुठं? दुखतेय म्हणून.
हा देते बेटा देते, मम्माला माग मम्माकडे आहे जा. हॅलो, हा बोल ग पल्लवी.
हा हा बोल ना काय म्हणत होती?
रिदान आहे, ग रडत आहे, त्याला चॉकलेट हवी आहे.
अरे बापरे! चॉकलेट साठी पण रडतो तो?
हा चॉकलेटसाठी रडतो, कस आहे मी आता दोन दिवस काय झालं मी आता आई अ आली ना फ्रायडेला म्हणजे अ सुट्टी झाली, मंग म्हंटली आत तर रिदानसाठी चॉकलेट घेऊन जाते, तर दोन चॉकलेट घेतली मी त्याच्यासाठी पहिल्या दिवशी दिली त्याला चॉकलेट, मंग आणखी दुसऱ्या दिवशी दिली मग त्याला वाटते की मावशी त्याच्यासाठी चॉकलेट आणते, म्हणून तो आता माझ्याकडे आला आणि म चॉकलेट करत काय ये?
अच्छा! असं आहे का, कसं त्याला जास्त चॉकलेट वगैरे नको
नाही नाही, आम्ही त्याला जास्त चॉकलेट नाही वघ देत म्हणजे घरीच म्हणजे तो चांगलच म्हणजे त त्याला दही खूप आवडते, तर दही खातो आणि दहीचा खूपच म्हणजे त्याला खूपच आवडते दही. तर मी कधी येतानी त्याच्यासाठी दही वगैरे घेऊन येते. आणि माझे जिजू पण, आणतच असतात दही. आणि कस आता त्याला म्हणजे अस वेग वेगड आवडायला लागते, फुटाने वगैरे खूप खातो तो अस खाऊ खाऊच मागत असतो, मग आम्ही त्याला अ खाऊ वगैरे आणतात ते मुरमुऱ्यांच वगैरे चिवड्यासारख असते तिखट वगैरे नाही राहत ते खातो. आणि, म चॉकलेट वगैरे असं एखाद वेडेसच आम्ही त्याला देतो. आणि लाडू वगैरे ह्यात लाडू वगैरे पण खूप मागतो तो, लाडू आवडतात त्याला हा, आणि कस हे वगैरे खातो, फ्रूट्स वगैरे पण खात असतो त्याला संत्र तर त्याच फेवरेटच आहे संत संत्र खूप मागतो आज दोन खाल्ले त्याने संत्र.
अरे वा! चांगली गोष्ट आहे, फ्रूट्स वगैरेची आवड असणे म्हणजे.
म्हणजे वेगवेगळे फ्रूट खातच असतो केळ वगैरे पण खातो तो, असं नाही खाण्या वगैरेचं कस, त्याचं काहीच टेन्शन नाही आहे, आता मणस म्हणजे बरोबर जेवण वगैरे करतो कधी-कधीच म्हणजे जेवणासाठी हे कर तो नाही तर मग चांगलं जेवण वगैरे पण करतो, खिचडी वगैरे पण बनवतो आम्ही त्याच्यासाठी.
अरे वा! चांगली गोष्ट आहे.
हा खिचडी पण आवडते त्याला, आवडीने खातो म्हणजे पोट भरून नाही का आणि कधी-कधी म्हणजे ते आम्ही अस थालीपीठ अ, हा कधी-कधी थालीपीठ सारखं नाही का, आट्याची फक्त तशी पण खातो तो आणि म्हणजे कधी कधी तर आम्ही म्हणजे थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवतो आम्ही कधी साध, कधी काही म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे टाकून नाही का?
हा हा हा
हा तस पण खातो आणि पोडी पण खातो, पोडी ही आवडते त्याला पोडी पण खातो, म्हणजे अस जेवणाच वगैरे काही त्याचं तेवढं टेन्शन नाही हाय, सकाळी उठला की मग जर, ओट्स वगैरे पण खाऊन घेतो तो
हा हा हा.
हा ओठसही आवडतात त्याला आता फुटाने खातो एवढ्या रात्री.
अरे बापरे!
हा आता मागून मागून खातो आधि कसं त्याला खा रिदान खा रिदान असं म्हणावं लागायचं आता तसं नाही आता तो मागून खातो. लाडू लाडू लाडू करतो. कधी फुटाने फुटाने करतो?
अच्छा! अच्छा!
हां मागून खातो आता तो.
अरे वा चांगली गोष्ट आहे हम्म.
असं आहे लहान मुलांचं कसं म्हणजे सवय लावा लागत्या आधीपासून म्हणजे मग त्यांना समजत. नाही
हा ते तर आहेच.
च आहे
हम्म.
सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात ना यांना नाही का?
हो.
तरी हा लहानपणापासून म्हणजे कसं खूप समजदार आहे आमचा रिदान म्हणजे असं जिद्द वगैरे काय? तेवढी करत नाही.
हा का. चांगला आहे ग जिद्द वगैरे नसायलाच हवी. आता कशी माझ्या भावाची जी मुलगी आहे ना तिला
तर सगळे कसे वेगवेगळे असतात ग लहान मुलं म्हणजे त जिद्द कशी त्यांना थोडी काही समजते नाही का.
हा.
हा आता माझी बहीणच तुला सांगते माझी छोटी बहीण आहे का जेव्हा छोटी होती न ती. तेव्हा ती खूप जिद्द करायची प्रत्येकच गोष्टीसाठी जिद्द करायची ती.
पण आता कशी ती आता मोठी झाली तर आता काही नाही आता ती चांगलीच आहे व्यवस स्थित म्हणजे असं काही नाही कसं लहानपणी कस अक्कल नाही राहत ना तर वागते माणूस तसं नाही का त्यांना काय समजते छोट्या मुलांना जशी बघ आता तसे करतात ते आहे की नाही
ह हां ग तसं तर आहेच पण कसं काय काय मुलांच्या बाबतीत ते उलट होत आपण मग आधीपासून सवय नाही लावली तर काही काही मुलं तसेच राहतात. आता काय काय मुलांना आता तुझ्या बहिणीला कस तुझ्या बहिणीला आता समज आली अस पण काय काय जर तिच्या जागी दुसऱ्या मुली पण असत तर त्या होऊ शकत की त्या तशाच राहिल्या असत्या?
हा हो बरोबर आहे हा. तस पण असत बरोबर आहे तुझ म्हण.
हम्म
पण कसं आहे आमच्या घरी म्हणजे वातावरण म्हणजे, चांगलं आहे आधीपासूनच ना का माझ्या मम्मीने वगैरे आम्हाला चांगल्याच गोष्टी शिक वल्या पप्पांनी वगैरे तर त्याच्यामुळे मग ती तस वातावरणात राहु राहू आमच्यासोबत राहू राहू म्हणजे सगळं आम्हीच व्यवस्थितच आहोत.
हा बरोबर आहे..
ते आजूबाजूच्या परिसरावर पण असते ना ग, आपण जसे वागतो तसेच छोटे मुलं वागत बघू बघू वागतात नाही का?
हा ते तर आहेच..
काही म्हणजे चुकीचं केल्यावर रागवावं पण लागते ना, नाही का?
हा..
म्हणजे आपण लाडावरच छोटा आहे म्हणून सोडून देऊ तर मग असं नाही होत ना..
हा तेच ना तसं नाही पाहिजे..
ह तेचं, असं आहे.. आणखी काय म्हणते पल्लवी??
आणखी तर काय नाही ग, सांग तू?
आणखी आता काही नाही खूप भूक लागली आहे ग मला..
भूक लागली काय? अगं मग तुम्ही काही केलं नाही का अजून जेवणासाठी?
काय करत आता चटणी वगैरे काही खाऊन घेतो आता भूकच वाटत आहे खूप.. आणि मी पण मग म तुला माहितीे का मला खूप छान अंडा मॅगी वगैरे मी खूप छान बनवते..
हा का?
अंडा मॅगी माझ्या माझी मी बनवलेली मॅगी नाही का खूप आवडते. ते म्हणजे माझ्या बहिणीलाही आवडते ती मला कधी कधी म्हणत असते बनव म्हणून मॅगी वगैरे मी बनवते पण..
हा मी रूमवर राहायचे ना माझ्या रूमवरच्या माझ्या फ्रेंड्स ना पण सगळ्यांना माझ्या हातची अंडा मॅगी खूप आवडायची, त्या नेहमी मला अंडा मॅगी कर, अंडा मॅगी कर करायच्या. कधी कधी तर मला असं वाटते की अंडा मॅगीचा बिझनेसच करू की काय?
अच्छा तुला वाटत कि खूप चालेल तुझं अंडा मॅगीचा बिझनेस?
हा चालू शकते ना, का नाही चालू शकत नाही का?
अच्छा हा बरोबर आहे..
नाही पण अगं इकडे माहित आहे का नाशिक मध्ये बनवतात ना लोक तुला खरं सांगते काहीच टेस्ट नसतो पोहे खाते ना मी त्या पोह्यांमध्ये ना कांदा दिसत ना मिरची दिसत फक्त ते कलरच दिसतो ग. तरी ती पोहे ना एका पंचवीस पंचवीस रुपयाला एक प्लेट विकतात.. विचार कर तू त्या पोह्यांमध्ये ना कांदा दिसतो ना टमाट दिसतो ना काय दिसत मग मी तर चांगलेच अंडा मॅगी करते नाही का??
हा..
आस आहे..
बरोबर आहे.. हम्म..
तसं काही नाही आजकाल सर्वच बिझनेस चालतात पण कसं आहे करणाऱ्यांच तशी मेहनत पाहिजे. जिद्द पाहिजे कारण कारण दिसत ते एवढं लहान गोष्ट तात ग ह्या दिसतात आपल्या साध्या साध्या गोष्टी पण त्या त्याच्या मागे पण खूप मेहनत लागते ना..
हा ते तर आहेच मेहनत तर खूप लागते कुठलाही बिझनेस
प्रत्येकच कामात मेहनत असा प्रत प्रत्येकच कामात आजकाल मेहनत लागते मग ते कोणतंच काम असो घरकाम असो, किंवा कोणतं काम असं सगळ्या कामामध्ये मेहनत लागतेच आहे.
हा बरोबर आहे ना,
आसा आहे.
मेहनतीशिवाय काहीच नाही मिळू शकत ग, आपल्याला कोणत्याच फिल्ड मध्ये जाऊ आपण,
हां,
किती डिमांडिंग, फिल्ड असू दे पण कसं आपण जोपर्यंत मेहनत नाही करत तोपर्यंत आपल्याला फळ नाही भेटत.
आपण काही शिकायची प्राय नाही करत तोपर्यंत कसं नाही येईल आपण मग, ती हुशार असू आणि म्हणू अभ्यासच नाही करू तर कसं होणार आहे नाही का,
हम्म बरोबर आहे.
आसा आहे. आणखी काय सांगू तुला?
आणखी सांग काय म्हणते,
काही नाही आणखी त काही नाही आधी मी खूप म्हणजे, कार्यक्रमातही भाग घ्यायचे गं मी छोटे होते ना तेव्हा म्हणजे मला, गाण्याचा वगैरे खूप शोक होता मग गाण आमच्या स्कूलमध्ये कसं, संगीत क्लास रहायचा अलग एक मग संगीत क्लास, पण मी होती तर त्याच्यामुळे मग मला आणखी गाणं म्हणायला वगैरे आवडायचं. मग ती आमच्या शाळेमध्ये कसं बाहेर पण घेऊन जायचं आम्हाला म्हणजे, कॉम्पिटिशन असायचे ना बाहेर तर तिथे सुद्धा घेऊन जाय, गाणं म्हणायला ग्रुप गाणं वगैरे राहायचं ते अ,
गेली आहे का तू बाहेर वगैरे अशी,
गेली आहे मी छोटी होती सातवी वगैरे तेव्हा गेली होती मी गाणं म्हणायला बाहेर, मी नेहमीच भाग घ्याय, ची जेव्हा जेव्हा आमच्या स्कूलमध्ये कार्यक्रम असायच ना गाण्याचं तेव्हा नेहमीच भाग घ्याय. ची मी,
हां,
असं होतं.
चांगलं य रे,
मला आवडायचं ना गं कधी कधी म्हणजे बाहेर मी तेवढी म्हणायची नाही पण म, स्कूल वगैरेमध्ये नेहमी, पार्टिसिपेट करायचे मला आधीपासूनच गाणं म्हणायचं म्हणजे आवड होती.
अच्छा अच्छा,
असं आहे आणि मी भाषणे पण द्यायचे ब खूप भाषण वगैरे पण द्यायचे छोटे होती. तेव्हा नाही का असे म्हणजे आपले कार्यक्रम वगैरे असतात कुठल्या महापुरुषांची वगैरे जयंती अस, ते तेव्हा मी खूप म्हणजे पार्टिसिपेट करायची भाषण वगैरे द्यायची. लहानपणी कसं म्हणजे मी पार्टिसिपेट खूप कराय. ची म्हणजे प्रत्येकच गोष्टी पार्टीसिपेट करायची डान्समध्ये पण करायची डान्स कसं मला तेवढं जमायच. तसं नाही पण तरी म्हणजे पार्टीसिपेट, कराय मी म्हणजे असं नाही की जमत नाही तर नाही केलं पाहिजे बा असं नव्हतं माझं मी नेहमीच पा, पार्टिसिपेट करायची. आणि कसं मी हे पण करायची काय म्हणते त्याला, ह काय म्हणतात ग त्याला आता आठवत मंजे, तोंडात आहे शब्द पण आठवत नाही, अँकरिंग करायचे, अँकरिंग पण केली आहे मी.
स्कूलमध्ये हा स्कूलमध्ये असताना केली होती मी अँकरिंग.
कोणत्या क्लासमध्ये गं?
सेव्हन्थ वगैरे मध्ये असेल मी तेव्हा अँकरिंग केली होती स्कूलमध्ये.
अच्छा! मला आठवत नाही म्हणजे असं
पण टीचर पण बनायची नेहमीच बनायची टीचर जेव्हा जेव्हा टीचर्स डे असायचं न. नेहमीच टीचर बनायची. म्हणजे कसं लहानपणी मी थोडी हुशारच होती ग, म्हणजे स्कूलमध्ये खुप हुशार होती मी.
अच्छा!
माझ म्हणजे रँक यायचा नेहमीच म्हणजे टॉपमध्येच होती मी स्कूलमध्ये नंतर तर कसं मग मोठी झाले तर म्हणजे तेवढं नाही यायचं.
फस्ट सेकंड मध्ये का?
नाही नाही सातवी वगैरे मध्ये पण चांगली होती मी. स्टडीमध्ये सेवेंथ वगैरे पर्यंत नाही का? मॅथमध्ये तर माझ्या क्लासमधून मी टॉप करायची सेव्हन्थमध्ये.
अच्छा! अच्छा!
हा मला खूप आवडायचं मॅथ नंतर कसं मग माझं मॅथही थोडं क जे होऊन गेल ग पहाता पहाता.
अच्छा! अच्छा!
हम्म.
हा मला पण माझ तर फेवर्हेट सब्जेक्ट आता मला सब्जेक्ट नाही आहे पण तरी पण मग माझं फेवरेट सब्जेक्ट मॅथच आहे ग नेहमीपसून. पण मी कस